हॅलो. हॅलो, गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
तुला पण गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुला पण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, आणि काय मग, काय नाही बघ, बसलोय, तू काय करायलीस
मी पण आता चहा झाला. बसलोय आता, आवरलं सगळं घरातलं.
होय
हम्म
आणि, गुढी का उभा करत्यात माहितीये का तुला.
होय, आपल्या हिंदू धर्माचं ते प्रतीक आहे.
कुणाचं प्रतीक आहे, हिंदू धर्माचं नाही ते ब्रह्मदेवांचं प्रतीक आहे.
ब्रह्मदेवाचं प्रतीक आहे व्हय एवढी काय माहिती मला नाही त्यांच्याबद्दल पुरेपुर. हा हा, मग काय काय सांगितलेले.
सांगितलं होतं
अच्छा
तेच कि, ते ब्रह्मदेवांच प्रतीक आहे, मग ब्रह्मदेव पुरुष आहेत मग आपण गुढीला साडी नेसवतोय ना, मग ते साडी नेसवायच नसत्या गुढीला.
मग.
कारण गुढी ब्र देवांच प्रतीक आहे त्यामुळे ते पुरूष प्रधानांचं प्रतीक झालं, त्यामुळे त्याला काहीतरी वस्त्र किंवा कोणत पण अस जे काही पुरुषांशी संबंधित असलेल वस्त्र असं नेसवायच असत साडी नेसायची नसते त्याला
हो गुढीदासऽ साडीच नेसवतात
आपल्या इकड पहिल्यापासुन तस आल्या ती परंपरा चालत पण तस नसतय म्हण ते आणि आपण कस सुर्य उगवल्यानंतर गुढी उभी करत तोय म्हणजे उजेड असतो ना तेव्हा मग ते सुर्यास्ता पुर्वी गुढी उभी करायच असत्या कारण सुर्यदेवांना ते म्हणजे ब्रह्मदेवांना सुर्योदय झाग होन्या पुर्वी काही तरी नवीन दिसायला पाहिजे मग ते गुढी उभे केलेला गुढी म्हणजे ब्रमदेवांच प्रतीक म्हणजे त्यांचा झेंडा म्हणुन पण ते उभ करतोय त्यामुळे सुर्योदय होण्यापुर्वी ते सुर्य उगवायच्या आधी उभी करायची असत्या अंधार असतानाच पहाटे
हं अंंधारात पहाटे हम्म
होय
एवढी काय पुरेपुर माहिती नव्हती सोड ह्याच्या बद्दल आपली परंपरा आहे तशी आपण करतोय
होय आम्हाला पण माहिती नव्हती ते उगच तिथुन माहिती मिळाली म्हणुन कळाल
हां बरं झाल सांगितलीस
होय
अन् काय पुरणपोळ्या वगैरे केला का नाही
होय पुरणपोळी केलेलीच की सण हाय म्हणल्यावर करायला पाहिजे
होय आपल्या हिंदु धर्माचा पहिला सण
होय पुरणपोळी तर असणारच हं सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम पुरणपोळी होय येळवणीची
सांडग
ते काय केल नाही
केला नाही
नाही अं पुरन होय पुरणपोळी, बटाट्याची भाजी, येळवणीची आमटी
हां हां
खाल्ली आता दुपारी आता रात्री पण तेच
आमच्यात कानी एक सगळ पुन्हा काय ते करा दुसरं जेवण बनवायच आता
आहे सकाळच बाकी सगळ शिल्लक पोळीच पण पुरण ठेवलय
हां
मग ते तेवढ करायच
हां हां आमच्यात पण काय सकाळी झालेत आता संध्याकाळी आता दुसर काय तरी बनवायचं
होय चालते की
हां सारखं पोळ्या तेच ते गोड गोड खात नाहीत आता पहिल्यासारखं आता कोण पोळ्या हे एक टाइमच पोळी खायच हू हू शिल्लक काय तर
होय
हू आणलाय म बाकीचा वर
आवरलस
हा हू हा हा आमच्यात पण आता गुढी उभा केल्या सकाळी, आता संध्याकाळी पाच वाजता उतरवाय ची हेणी आल्यात आता गुढी उतरवायची मग
होय चालते की
हम्म सकाळी लवकर उठ हा हा तिकड पहिल्यापासनच नाही ना त्यामुळ इकडं कसं पहिल्यापासन आहे पद्धत त्यामूळ करत्यात.
होय
हम्म
आणि काय पावसाचं वातावरण
होय झालंय बघ आबाळ झालंय सगळं, काय शेवाळ्या घातलेल्या वाळत आई काढून ठेऊन गेल्यात मग आता काय वातावरण तर झालंय पावसाच पण पाऊस काय येणार नाही असं वाटते परवा दिवशी पडला सोड रात्री पाऊस आता काय नाही मोठा म्हणजे बऱ्यापैकी झाला एवढा मोठा पण नव्हता बऱ्यापैकी झाला तिकड कोल्हापूर साईड ला तेन तिकड भरपूर झालाय गारचा तेन पाऊस झालाय इकड आमच्या
होय कर्नाटक मध्ये तर कर्नाटक मध्ये तर केवढा झालाय पाऊस सगळं काश्मीर सारखं झालंय न्यूजला बघितलं
मी काय मी पण असं इन्स्टाला वगैरे सगळं हे बघितलं. तिकडं बर पूर झालाय कोल्हापूरकड तेन सगळ्या गारा तेन पडल्यात सगळ्यांचे स्टोरी स्टेटस सगळं तेच गाराचा पाऊस हीकडं काय आमच्या हिकडं काय एवढा नव्हता सोड बऱ्यापैकी जमीन तर ओली झाल्या.
काश्मीरला जायची गरज नाही इथंच काश्मीर झाले म्हणून म्हणतो. ते एकीकड कर्नाटकमध्ये तेन रील तशेच केल्यात की काश्मीरला जायची गरज नाही.
हा म्हणजे भरपूर बर्फवृष्टी व्हाल्या काय काय तिकडं हू हू
पाऊस म्हणजे बर्फाचाचं पाऊस झालाय ग
हा हा हिकड पण झालंय बघ गा चांगलं गारा पडल्यात इकडं काय आमच्या इकड नाही बाई तुमच्या इकडं पडलाय तिकड गाराचा पाऊस काय नाही अजून
नाही नाही, इथं पण आभाळच आहे दुपारपासून मगाशी एक, चार थेंब पडल्यासारखं झालं, पण काय पडला नाही.
हं हं
तेच की,
इथ काय वातावरण तर झालंय. आता बघूया पडला तर, तर मेबी पडल. नाही तर नाही.
होय आभाळ तर आहे पण पाऊस काय पडेना वारं सुटलं तरी सुटतय थोडं जास्त
हो ग सुटतय वारं एवढं सुटलेलं परवा, आमचा कडबा रचलेला त्याच्यावरच कागद उडून गेला.
होय
एवढं वारं भरपूर सुटतंय.
होय वारा असते सोड पाऊस काय पडेनाच
काय मग आता?
एक
निसर्गाच
एक होऊन जायला पाहिजे पाऊस, तर काय अजून झाला नाही आपल्या इकड तर
होईल आता हे पावड पाडवा झाला की आता हे वारं वावटूळ सुटतंयच हे आता
होय
पाडवा झाले की, चालूच आहे काय सांगता येत नाही पावसाच
होय
उन्हाळी पाऊस आणि पुन्हा कडक ऊन पडतेय मग आणि दोन, तीन दिवस हाय म्हणायलेत आभाळ पाऊस आता बघुया काय काय?
काय काय होतंय बघायचं काय? पाऊस काय पडना. आभाळ आले तरी पण गरम व्हायलच कसले गरम व्हायल.
हं गरम लय गरम होतंय. तावतय ना हं तावतय नुसता आतल्या त्या आणि जरा आभाळ आलं कि आणि जरा उष्णता वाढत्या
होय ते तर होतंच
हं
आणि काय पाडव्याला काय खरेदी केला कि नाही?
पाडव्याची खरी तर काय नाही आजुन आम्ही खरेदी करतात सगळी ना तर जय ते सांगालती हं गर्दी एवढी भरल्या म्हणा दुकानात, रस्त्यावर लोक नाहीत खरं प्रत्येक दुकानात प्रत्येक असं शोरूम मध्ये गर्दी अशी रांगा लागल्यात म्हण, तेवढे गर्दी भरले म्हणून सांग काली कनी होय इकडं असं रस्त्यावर पब्लिक नाही इकडे आता काय महागाई एवढी वाढलीय तर काय घ्यायचं काय?
होय काय घ्यायचं? सोनं घ्यायचं म्हणतच ते तर काय घ्यायची सोयच नाही ते तर काय आहे किती रेट वाढलाय? आणि कमी जास्त व्हायलंय काय इन्व्हेस्टमेंट करून पण फायदा नाही.
हा काय मग? काय नाही बघ.
भाऊजींना काय सुट्टी?
होय आज त्यांनी दुपारी आल्यात, पाडवाचं काय एवढं कामगार वगैरे नव्हते वाटतं? त्यामुळं दुपारीचं आलेत ते नी दुपारनं आलेत.
हा हा.
ते मशीन बंद पडलेलं म्हणून ते रिपेरी करत बसले.
हा हा हा.
मग आता ते झालं आता चहा वगैरे झाला. आता मळ्याकडे जातील.
होय माझा पण चहा झाला. चहा पोळी खाल्ली.
चहा पोळी खाल्लीस.
होय आता काय काय करायचं. आपण पहिल्यापासून खातोयचं की पुरणपोळी चहा सोबत किती छान लागत्या.
होय.
त्यामुळं चहा सोबत पुरणपोळी खाल्ली.
हा हा भारी.
छान लागते ना ते, मम्मीला पण आवडतंय किती.
मम्मीला पण आवडत्या चहापोळी.
होय. चहा पोळी लई आवडत्या तिला पुरणपोळी.
मला पण आवडत्या खरं मी एवढं मला त्रास व्हायले आता त्यामुळे एवढं नाही खात मी पित्ताचा. चहाचं बंद केलाय त्यामुळं काय आता?
दूध पोळी खाल्ली मी.
चाल होय? असू दे की चालतंय. चालतंय करतो मग आणि, ठेऊ काय?
हा हा चालतंय हा.
बाय.
बाय.